हॅलो हां नमस्कार. किती ले किती वेळ झाला मी कॉल करते कॉलच लागत नव्हता
हो का नाही नाही बोला ना.
म् काय नाही असंच मी केला होता. काय करताय वगैरे.
काही नाही झालं सगळं आवरून आणि
आवरलं मग मी कॉल केला होता काही नाही आगतेे आजकाल ते मोबाईलचे किती प्रॉब्लेम झालेत बघितलंस ना किती ते मोबाईलचे आहेत ते मुलांना किती त्रास वगैरे होतोय
मुलं काय पण लहान मोठे सगळेच
हो सगळेच मुझे आप आ त्याच कारण फक्त लागतंय मुलांच कि मुलं किती बघतात वगैरे पण मला काय म्हणायचंय की आपण पण बघ म्हणजे एखाद वेळेस विचार कर विचार संपला तर एक एक अर्धा इतकासा आपण काढू शकतो की बाबा रिस ठिक ठिक हाय पण अ बसल्या आपल्यालाच आता जमत नाही कि बाबा किती वेळ झाला मोबाईलच नाही आपण पाच मिनिट तरी थबतो रिचार्ज संपल्यानंतर किती म्हणजे अस बेचन होतो ना आपण की बाबा हे ना अनुभव त्याला असल कुणीतरी फोन लावायला येईना झालाय म्हणजे त्याच्याशिवाय असं आयुष्यात काहीच नाही एखाद्या ठिकाणी आपण बसल वगैरे तर कोणाशी डिस्कशन पण नाही अ कंटिन्यू आपण आपल्याच नादत असतो की मोबाईल बघायचा रीलल्स बघ काय बघ ज्यात ते नवीनच काही ब निघाले
मोबाईल म्हणजे एक प्रकारच आहे ना जसं खाण्यापिण्याचं लोकांना व्यसन असत ना तस मोबाईलचं व्यसन झालंय म्हणजे तो एक आपल्या जीवनाचा एकदम महत्त्वा भाग झालेला आहे अगदी अविभाज्य भाग झालेला आहे हो तो
हा
सकाळी म्हणजे डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत
मोबाईलच
म्हणजे काही असेल तर ते मोबाईलनेच होतं काम आपल्यात
हो होय होय आणि त्याच्याशिवाय जमेनच झालय संध्याकाळच पण आता कामावरून वगैरे आलो तर समज ना असं थोडं म्हटलं आपण काय म्हणतो थोडासा म्हणजे लेट्स फाॅव थोडा मोबाईल बघाव नाही का आपूण एवढा वेळ मोबाईल बघतो की नंतर आपल्याला झोप येत नाही म्हणजे झोपच अॅडजसली लागत नाही अस ते एकदम म्हणत ना आपून डोळे वगैरे ताटून वगैरे जातात नाहीर तुम्ही बिना मोबाईलच म्हणजे मोबाईलच नसतो आणि काय म्हण समज मोबाईलला प्रॉब्लेम ल्या आपल्या आणि आपण झोपायला गेलोय पाच ते दहा मिनिट झोप लागेल पण मोबाईलचे जर असेल ना तर असे आतूनच बैचैन व्हाल दहा मिनटं बघूयात का पाच मिनटं बघूयात का आणि ते पाच दहा मिनटं म्हणत म्हणत तास गेलेला समजत नाही आणि त्याच्याशिवाय आता आयुष्यच नसल्यागत वाटत कुणाशी डिक्सशन नाही काय नाही काय नाही जरी मुल जरी आली मुलांना नांव ठेवतो मुलं काय म्हणातात मी म्हणते आपण म्हणजे आप पण ओरडल तर ते देतात तरी नाही का मोबाईल बरं ठीक आहे मला एवढा उशार दिलाय तर थोडा वेळ बघतो आणि ठेवतो नाही का पण आपल्याला असं आढवायलाच कोण नाही ना आपलाच मोबाईल आहे मग बसली आपल्यालाच टाइम नाही जाते आणि मग आपुण मुलांना का म्हणजे हे
तेच तर मोठ्यांनाच म्हणजे मेन धाक नाहीे त्याच्यामुळे असं झालंय आणि काय झालंय पहिले कस कु कुटुंबातील लोक म्हणजे संध्याकाळी एकत्र जेवणार एकत्र बसून गप्पा मारायचे खेळायचे पुस्तकं वाचायचे पण आता अनेक घरात काय झालंय सगळे एकत्र असतात पण प्रत्येकाच्या हातात सेपरेट मोबाईल असतो.
हो,
म्हणजे शरीर जरी जवळ अस
जवळ असलं त दूर असतात होय. आणि आता असं कुणाला असं म्हणजे म्ह कोणाची गरज नसल्या गत है म्हणजे मी म्हणजे माझं सगळं होऊ शकतं मी सगळ्या ते गोष्टीतून कोण माझ्या जवळ नसल तरी चालू शकत एवढ म्हणजे झालं त्या मो ते कोण नसल तरी माणूस राहू शकत पहील कस व्हायच कोण बोलायला नाही की ते बोर व गैरे व्हायच. ते नाही का! अस ह टी व्ही पण नाही काही नाही असं व्हायचं. पण आता नाही कोण नसल नाही. कोण नसुदे ते म्हणजे घरात जरी सगळे असले तरी आपण एक साईडला जाऊन बसतो. का तर ते त्यांच्यामुळे म्हणजे डिस्टर्ब होतो मोबाईल बघ
हो म्हणजे काही काही लहान मुल तर अ ते ते रीलस बघून बघून आपली भाषा बोलणार नाही पण हिंदी बोलायला लागलेत.
हिंदी टोटली म्हणजे त्याच्या तर तेच असतं आणि प्रॉपर ते, स्कूलमध्ये आता मी म्हणजे मी टीचिंग साठी जाते स्कूलमध्ये, मग तिथ हा एक छोटी मुलगी आहे तिला हिंदीतच बोलावं तिच्याशी हिंदी आणि अशीच आहे आपल्यासोबत म्हणजे मराठ्यांचीच वगैरे आणि मी तिच्या मम्मी लम्हटले, अहो म्हटलं ह हिला हिंदित बोल्याशिवाय समजतच नाही तिची मम्मी मराठी आहे सगळी मराठी आहेत घरात, तर म्हटलं नाहय ओ ते मोबाईल बघून बघून तिला हिंदीचीच सवय झाल्या मराठीत तिला बोलतहा मग तिच्याशी कंटिन्यू हिंदीतच, काही पण असं काही पण नॉर्मली बोलाय म्हणजे एवढं आपल्याला पण य नाही, म्हणजे कीती पण आपण मोबाईल बघितला असला तरी पण, आपण हे करत नाही पण ती छोटे आहेत ना हा ते कॅप्चर पटकन करतात. हाम हा त्याच्यामुळे त्यांच ते बोलणं वगैरे, ते सगळं असं म्हणजे तिझ हिंदीतच काहीही तू बोल तू हिंदीतच तिच्याशी हो कन्व्हर्सेशन तिझ हिंदीतच असणार. वाई म्हंटलं अवघड म्हणजे किती मुलांना इफेक्ट कती होतोय त्या मोबाईल मूळ. अ
म्हणजे काही तर माणस अशे आहेत ना की त्यांना जेवताना चालताना गाडीवर असतील तरी रस्ता ओलांडताय तरी सगळीकडे मोबाईल लागतो. म्हणजे ही जी सवय आहे, ती जीवघेणी आहे.
हा
एकदम गंभीर म्हणजे याचे परिणाम होऊ शकत.
होऊ शकतात होऊ शकतात ते आतातता डोकेदुकेन ते डोळे यांच बघ बघितलं ना?
डोळ्यां हो डोळ्यांचा कोरडेपणा मग लहान मुलांना फार लवकर लवकर येतो हम आणि त्यांना झोपही लवकर लागत नाही.
लागत नाही ते आता गेम वगैरे कोणते ते निघाले होती ना पब पबजी की काय पीजी काय म्हणत होते मला काय एवढ माहिती पण ते ऐकून होते न्यूज वगैरे जास्त नाय का येत होते, त्या मध्यंतरी कि त्यान एवढ वेड लागायच की अक्षेषा ते अस नॉर्मली पोरग बसल तरी म्हणजे त्या त्या धुंदीतच असायच की बाब मी खेळ तोचण त्याला अडवण हे कर त्याला मार मार मार अस झोपेत पण मुलं करायची.
होऊन गेलेले होते ना?
होय
त्यामुळे आणि ते त्या त्या गेमच्या अगदी म्हणजे गुलामच होऊन जात
गुलाम हा म्हणजे काय कळतच नाय आजूबाजूच त्याना अस
त्यांना बाकी काहीच लक्षात येत नाही काय चाललंय काय नाही या दुनियेमध्ये, ते त्यामध्येच रमून जातात पूर्ण.
हो.
खर तर मोबाईल जितका चांगला आहे ना तितका वाईट पण मग माणसावर आहे. त्यामुळे त्यातन किती घ्यायचं किंवा
की बाबा आपण क किती त्या आत इन्वॉल्व्ह झालं पाहिजे. हे आता मोबाईलमुळे भरपूर गोष्टी म्हणजे सोयीस्कर झाल्यात. आपल्याना असं नाही अस नाही पण म्हणजे एवढा पण मोबाईल वाईट नाही. पण ते वापरणार ना वापरतो जेव त्याला समजलं पाहिजे की हा कितपत व्हायला पाहिजे कितपत करायला पाहिजे.
तेच म्हणजे मुलं तर इतका त्यांना जेवण करनाना सुद्धा मोबाईल लहिजे असतो आणि त्यां माहि ते आपण रडलो थोडासा आवाज वाढवला हट्ट केला की आपल्याला मिळून जातो.
होय होय होय.
ते अतिशय वाईट आहे म्हंटलं पण कारण ते तासन तास मुलं जेव्हा तेच स्क्रीन समोर असतात तेव्हा म्हणजे त्यांना लक्षात येत नाही की आपण किती वेळ बसलोय. भविष्यामध्ये मग मानेचे डोळ्यांचे सगळेच त्रास त्यांना होत ते लक्षात येत.
हो आणि आता एवढं म्हणजे आपण पण य तो ना आपल्या पण लक्षात येतं का कधी कधी आपण एक तास तास मोबाईल अस हातात घेऊन बसलेल असतो. आ आपण म्हणतो की हात दुखतोय कशानना दुखतोय काय माहिती. पण आपण नोटीस कधी करतो का. कटीनू आपण हातात मोबाईल घेतला होता आणि म साजीक आहे अस मोबाईल जर आपन असं धरून ठेवला असेल. अजिबात हालचाल नाही हाताला आपल्या तर मग ऑफिसला दुखणारच ना म्हणजे काम करूनु दुखत नाही ना एवड्यात तो नुसत मोबाईल हातत धरून धरुन दुखतो एवढ म्हणजे हे झालय आणि टीव्हीच पण होतं की म्हणजे पहिलं जरा त्याची क्रेज होते टीव्हीची वगैरे पण तरी पण ती बरी होते टीव्ही पन नव्हते हा आणि जास्त काळ मला ते म्हणायचं होतकी. आता मोबाईल मोबाईल निघाले टीव्हीला पण पहिले तसे म्हणायचे होते पण टीव्हीचं कस होतं लांबचं एक थोडफार अस हे राहायच. हो पण हा क फस टू फेस
नाही आणि टीव्ही मुळ काय व्हायचं सगळे एकत्रित बसूनच बघायचे.
हा.
म्हजे एकत्र जो काही आनंद घ्यायचा तो सगळे एकत्र म्हणून घ्यायचे. मुळे त्यात जास्त आनंद होता खरं.
होय.
त्यामुळे सगळेजण जवळ राहायचे शरीराने पण आणि मनाने पण जवळ राहणार पण आता मोबाईलमुळे काय झालं. घरात कोणी असो नसो काही फरकही पडत नाही त्यांना. असं.
आता किती ओरडतोय मी आता खाली दिसन झाल्या तर एवढा हका मारतो. मला.
हम्म्.
वि विचित्र त्याच जगच विचित्र झालं. आणि.
आपण पण बघ ना म्हणजे. मोबाईलचा वापर आप जास्त झाल्यामुळे आपल्याला थकवा खूप फार लवकर येतो. कारण ते डोळ्यांवर इफेक्ट करते ते स्किन. स्क्रिनन कारण आपण कंटिन्यू बघत असतो तर. त्यामुळे काय होते डोळ्यांमधला ड्रायनेस आहे आणि तो वाढत जातो. आणि मग आप आपल्याला अगोदर जेव्हा झोप येत असते पण मग आपण मोबाईल बघून जेव्हा परत झोपायला जातो झोपच नाही लागत आपण म्हणतो मला झोपच येत नाही झोपच येत
परवाचीच गोष्ट आहे मी पूर्ण असं थकून गेले होते नाही का स्कूलवरून आले परत घरचे वैगरे काम वैगरे आणि त्याच्यांनतर म्हटलं थोड्याच बघा व का तर दिवसभर मी मोबाईलच बघितला नव्हता आणि म्हटलं थोडयच वेळच बघावा आणि झोपायचं तर थोडा थोडा वेळ म्हणतं एक तास मी पंधरा मिनिट मोबाईल बघितला. मला त्याच्यानंतर कसली झोप ना म्हणजे मी अक्षरशः रडायला लागले की मला असं काय होतंय आणि मला तीन साडे तीन वाजलेला रात्रीच्या आणि मला तरीही झोप नव्हते का तर फक्त एका तासासाठी का मला झोप आले होते भरपूर झोप आले होते आणि मी कंटिन्यू मोबाईल बघत बसले होते.
हो हे असं बऱ्याच वेळा होतं माझ्या बाबतीत पण की तर झोप येत पण आपण दहा मिनटं मोबाईल बघु
हा जरा कोणाचा मेसेज वगैरे आलाय चेक वैगरे त्याच्या नादात ते एवढं हेऊन जाते डिफिकल्ट ना की काय बोलायलाच खूप त्रास होते खूप म्हणजे खूप एवढं डोळे वगैरे दुखतात ना हा होऊन जाते कळतं नाही होय एवढा त्रास आहे व मोबाईलचा आणि एवढं म्हण म्हणजे आता आपल्याला पण हाच प्रॉब्लेम आहे की आपण पण आपणच राहू शकत नाही आता म्हणजे किती ठरवलं तरी आपण ना बाबा नाही बघायचं नाही बघायचं पण जेवढा तो आपल्या जवळ आहे ना तर आपण नाही राहू शकत लांब एक परस म्हणजे तो जवळ कुठे तरी कड निघेल पण खरंच जवळ असेल ना तर नाहीच म्हणजे मोबाईल शिवाय नाही
घरात खरं तर आता असं ठरवलंच पाहिजे का मोठ्यांनीच हात लावायचं
हो हात लावायचा नाही आणि नाहीच खरंच एक टायमिंग जेवायच्या आधी सोप असेल ना खरीच रिलॅक्स आहे आणि थोडाफार बघितला तर काय हे एवढाच वेळ त्याच्यानतर नंतर तर मोबाईल हातात घेणे म्हणजे चुकीच आहे पूर्ण प्रॉब्लेम होतोय नंतर
खरं तर आहे ना झोपायच्या एक तास अगोदर मोबाईल बघायलाच नाही उठल्यावर पण एक तास बघा
एक तास नाही बघायचा एकदम खरंच एकदम आपण म्हणजे कंठाळच आलाय अक्च्युली आपल्याला आणि मग काहीच नाही टाइमपास पुर्ण योग्य.
म्हणजे माणसाला जर सांगितलं ना की सकाळी उठून व्यायाम करावं असं पहिले तर व्यायाम करायचं
मोबाईल बघते मोबाईल काय किती वाज बघायला म्हणजे की तिथून जे सुरुवात मोबाईल वती स्टार्टच होत तिथून हा
चालेल हो चालेल ओके
ठेवू का हा बाय.